हॅलो
कसं काय केलास फोन?
काय नाय आठवण आली म्हणून केला.
हम्म हा.
हम्म हम्.
काय करतोयस आता?
काय नाही, कॉलेजला आहे की.
कॉलेजला व्हय?
होय.
आनी जॉब साठी जाणार होतास नावं कुठं?
होय जाणारेत कीं. बघिटलाय इंटरव्ह्यू घेतलाय
हं हं
हम्म
बर.
हम्, काय काय करालीस?
काय नाई, कपडे धून धुतलेत आता.
हा हा एवढा उशिरानं?
होय, लेट झाला आज, सगळं जर आता घरातली सफाई केली नी साफसफाई.
हां हां
आज सुट्टी होतीय?
हा हा.
म म्हटलं जरा भांडी वगेरे तेन घासून घेऊया
हां हां
म झाडून काढून घेतलं जरा.
हं, हम्. जेवलीस का नाई?
नाय अजून, म्हणजे नाष्टा केलाय.
अंह
आता काय भूक न्हाई.
बर बर.
हं, तू जेवलास का नाईस?
आम्ही जेवलो की, हम.
ह
म्हणलं फोन कररा जवा
हं हं, ते लई दिस झालं केला नाईस.
होय, आत्ता गेला म्हणलं जरा विचारा त्तय.
हाआ
हम मग क्क्काय आनी?
आनी काय आता? निवांते, आन ते कुटे गेल्ता था की मधी फिरायला. तुमी ते, सगळेजन मुलं मुलं गेल्ता
व्हय
हम, कुठे गेल्तासा ते? भारी होतं कि ते च म्हणजे
तब तपायला व्हाया गेल्तो
हं हं
हम्
कुठे गेल्तासा खरं ते म्हंजे?
तेवय? सांगायतच तें बी
हं, चांगा आमी पन जाणाराय.
घरात आंघोळ करा
हम्म सांग
आह
ह
सांगाय नसते ते कोणाला.
हम्म हम्म
हम मग काय निवांत.
काय नाही होय निवांतय.
हां हां कॉलेजला त
कॉलेज ला जातोय की आता जरा दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत पेपर आहेत नंतर ना
हा हा.
मग सुट्ट्या दिल्यात
मग खाडा झाला ना पेपरचा
अभ्यास करायचा की अभ्यास काय आता कोण अभ्यास करते कॉपी करायचा आणि व्हायचा.
होय त्याच्यात पास होणार काय?
होय होणार की वीस वीस मार्कच पेपरत.
हम्म हम्
टेस्ट आहे ना त्यामुळे काय एवढं हे नाही फायनल ला करायचं आहे की.
होय.
हम्म.
हा हा तेच म्हणले आम्ही पण रूमवर आलता.
रुमवर गेलासा.
होय.
का?
होय गेलोय. जेवान तेन काही करायलां येत नाही होय
हम् हम् आणि मग जेवणाचं कसं काय होतय पहा तुम्हाला काय येतंय जेवायचं जेवणं तेन करायला
करायच यील तस
हम्म
हम हम
ते विचारतो आलतो कसं कसं कराय जेवणं
काय घेऊन गेलायसा का नाही रूम वर काय म्हणजे तांदूळ तेन काय घरातन
हम्म घेऊन गेले की
हम्म हम्म मग हा हा
हम्
मग हे आपलं चटणी तेन मीठ, चटणी
होय ते आणले ग आम्ही
गॅस
गॅस, गॅस पण आणलाय बारका
आणलायस होय
होय सगळ्या आमत्यात
आणि किती जण हायसा रूमवर तरी?
हाय पाच सहाजनाय
पाच सहाजण हायसा होय
होय मोठ्ठीय रूम
हम्म हम्म हम्म भाड कितीय रुमचं?
आम्हाला व्हय चार हजार हाय.
चार हजार लैच कमी झालं की.
हम्म कमी कुठलं जास्त आल्यात
पुण्याला आठ हजार, नऊ हजार भाडाय.
हम्म तेवढं पेमेंट असल त्यासनी
हम् आम्हाला चांगले मेस हे हेचे हाय जरा तिथे काय एवढी व्यवस्था नाही हाय त्या रूम मध्ये
हा हा
हम्म
मग काय आता आजच जेवण कराय लागलायसा?
होय जेवणं कराल तो आता
हम्म हम्म
हम्म तरी म्हटलं काय नाय बसलोय सगळी
ते नव्हं जेवणात काय कराय लागलायसा?
जेवणात व्हय भात आमटी
हम् हम येतंय का भात आमटी?
हम्म मग काय येते तसं करायचं
हम्म हम्म हम्म.
हा हा तू सांग बघायाला आम्हाला काय? आम्ही केले तसं हाय का बघतो
काय आता भात काय तांदूळ ते नीट करून घ्या. त्यात काय घाणबीण असली तर बघा.
हम्म हम्म.
जा, ते काढून तांदूळ जरा नीट करून झालं की मग अ धुवा ते जरास. स्वच्छ पाण्यात, म्हणजे पाण्यान पाणी ओतून म ते धुवा. एक दोन वेळा तरी धूवायचं, नाहीतर एक वेळा धुतलं तरी पण चाल
हा
म आणि जरा आणि पाणी घालायचं त्यात.
हां हां.
एक तांब्या घालायचा, म्हणजे कसं पहिल्यांदा बघायचं कवडं, नंतर ना मग लागल तसं आणि वर्ण घातलं तर आणि मीठ घालायचं.
हा हा.
हे करायच तसं, म नंतर न जराच बघ त शिजलाय का नाई, जर कच्चा असला तर मग जरासं आणि पाणी सोडायचं वरनं, थोडं सोडायचं. जास्त सोडलासा तर मग लईच गीचे म्हणजे असा सुटसुटीत होत नाय लय.
हां हां.
हम्म.
हम्म हम्.
आमटी तीन काय जराचं हेच करत जावा लय पण असं पातळ वगैरे तीन काय करू नका घ ट्टच करत जावा.
होय घट्टच करायच.
हम्म हम्म, डाळ शिजवून घ्या आधी.
हां हा.
शेंग म्हणजे शेवग्याच्या शेंगाचे तेन करणार असलासा तर म हयत्या काय शेवग्याच्या शेंगा?
नाय नसतंय.
हम्म. मग काय डाळ लावायची कुकर ला नाय तर भांड्यात शिजत घालायची. पाणी आधी गरम करायचं जरासं. हां, पाणी गरम करायचं मग त्यात डाळ घालायची. गार पाण्यात लगेच शिजत नाय जरा गरम करायचं मग त्यात घालायची डाळ.
पेला गरम करायची मग डाळ घालायची?
पाणी गरम करायचं.
हां.
आणि मग त्यात डाळ घालायची टोमॅटो टाकायचा ची -चिरून बारीक बारीक.
पाण्यातच?
म डाळ कशी शिजवायच एक एक जण ता तशीच डा -डाळीतच टॅमॅटो शिजवून हे करत्यात. नाय तर एक एक जण कस करत्यात अ म्हणजे सेपरेट असं. अ- डाळ निस्ति शिजवून घेत्यात. आणि फोडणी टाकायला कसं आपण कांदा टॅमॅटो टाकून तेन करतोय तसं करत्यात. ते एक एक जण खर ते कसं टामॅटो म तस लय असं हे राहत नाय. डाळीतचं शिजवला की कसं विरगळून जातोया सगळा.
हां हा.
तसं करायचं म्हणजे कस म बरं पडतंया.
बर बर.
आणि म चपात्या तेन चपात्यात करतायसा काय?
नाय नाय बाहेर न मागवतय होय.
हम्म, किती ला म एक आणतायसा चपाती पाच, सहा का दहा रुपयेला? पंरा रुपयला एवढी महाग आय? म तुम्हाला कसं परवडल खरं मा चपाती आता एवढी पाच-सहा जण सा-तुम्ही
मग काय एक एकाला दोन दोन चपात्या.
हम्म हम्म.
हम्म.
म सगळी जण मिळून करतायसा का जेवण का वाटून घेतलायसा?
नाय नाय मिळून सगळी मिळून.
हम्म हम्म.
हम्म
कधी गेलायसा मग रूम वर?
गेलोय एक दोन दिवस झालं.
दोन दिवस झालयं गेलायसा व्हय.
व्हय.
हूं.. हूं..
हा
मग सामान तेन नेलायसा काय भादली वगैरे तेन म्हणजे आंघोळीसाठी तेन हाय वय त्यांचं तिथं. हूं.. हूं..
हुं.. हुं.. बाकीचं जेवणाचं तेन आम्हीं नेलयं सगळं.
हा.. हा..
हम्म मग काय नाय निवांत.
आवाज कसला सारखा येतुया?
ते भांडे लावा लागल्यात.
कसास
आं. हं.. मग काय आणि निवांत
हू.. हं..
हुं.. हूं मग काय चहा -पाणी
हम् आणि तिथं पाण्याची तेन सोय आहे काय?
हाय की पाण्याची.
हुं.. हुं
पाणी फुल्लं आहे.
हा... हा.
हा, हा..
मग कपडे तेन तुमचं तुम्हींच धुतायसा?
व्हंय आमचं आमीच धुतोय.
हुं.. हुं...
हां हां तेच म्हटलं.
हूं.. मग कॉलेजला किती वाजता जातायसा?
आम्हीं दहा वाजता.
दहा वाजता वय म आवरून सगळं जातायसा. मग सकाळचं जेवण का हे बाहेरनं मेस लावलायसा?
सकाळीच सकाळच्या जेवणाचं बाहेरनं लावल्या, संध्याकाळी आपलं आपण करायचं.
हां..... का सकाळचं एवढ्या लवकर होत नाही नई करायचं.
सगळं दहावीचं तेन आवरत नाही लवकर उठत नाहीत कोण.
हुं.. मग किती वाजता येतायसा कॉलेजवरनं.?
सहा वाजता.
हा हा..
हं. हूं..
आता आणते की,
हा -हा, हां,
हं-हंम चहा तेन
चहा तेन आता प्यायचं की.
हम्म- हम्म,
करायच आता. आज काय शनिवार त्यामुळे लवकर सुटले जरा.
त तिथं जवळ तिन हाय काय असं म्हणजे खायाला? म्हणजे नाश्ता तीन करायला खाली, म्हणजे असं कसं असते नयी ता रूमच्या खाली बिन असं गाड वगैरे असत्यात, हम्म-हं,
अगदी थोड्या फार आहेत दुकान.
हम्म- हम्म,
हम्- हम्,
हायेत रे
होय, आहेत की. आस जायचं बघायचं चहा नसला तर खाल करूनयायचं चहा पिऊन यायचं.
हा -हा,
हा,
चालते की
हा,
या जाऊन या, करू नंतर न फोन, हा.